हॅलो लाइट आहे काय रे
लाईट हाय क
हम् हम हम पाऊस पडाला आहे तिकडं
नाही बंद झालाय
हम बोल काय म्हणाल तर
तेी काय नाही ते सांगतेय का बाई
सां की काय झालं
काय नाही ग इथं मला सोमवार आहे का नाही
हम
सोमवारी मी कॉलेज चाललेलो आणि तेव्हा बस तुम्ही कुठे थांब ना
हम्
आणि बसतामला वडा बी लवकर येई ना तर वडा बी या नव्हती तर मग अ कुठे थांबला म लिप्टन तेना हात करून जा जा जाय बघाय तु ग
हा हा
आणि लई वेळ घलता ग
हम कधी येताना गाव घराकडे येताना काय जाताना कॉलेजला हम्
कॉलेज चालेला होता वा आणि मग एकटा म बाप थांबला आणि म पणी काय म्ह सांगितलंो म्हणे पण त्याला सांगितला आणि बसलंो गाडीवर आणि क तिकडे दत्राट काडेच ज्ञनाला
हा
म मी म्हंटलो इकडं कुठं निप्पानी जाणार अस ना म्हंटल मी
हा
आणि तू गप्पच बसला ते काय सांगणार बोल ना की कितीव
म
अली वई
अ काय केलास
कोणा आले थांबाय कोणत राली आणि त थांब ना मला काय समज ना मला घ्यावट राहिली आणि त काय बोल ना पण झालता हा मग मी जिथे गतका होता मग गचक्यावर ति गा हळू केला न आणि मम्ी उतरलं पायच तर
अला
हा उतरला आणि आल पळत घराकडे मला ख वा ह धकधक डाक क वयला लागते
घराकडे गेलस तू
होय घराकडे गेलो डायरेक्ट
का
मला भॅड आलती का वाईट कालीजला गेल की नंतर
हा ह
नऊ नऊ सव्वा नऊ ला गेलो. साडे नऊ ला गेलो. साडेआठ ला का क्लास चालू झालत.
हम्म हम्म
म साड नऊ ला गेलो पप्पा आलं. आणि पप्पा सांगायला पप्पाबी हसा त्यालात.
पप्पा बी हसा लाल्यात आणि दिदीला दिदीला म्हणाल्यात अ काय म्हंटलीस?
काय म्हणालत?
पप्पा हसायला लागल्यात काय?
हम्म
का विदे कट करलाय ब फोन दीदे.
का?
काय माहित ते काय आण सांगत बसत्या कोण? तुच की मी काय सांगालोय?
काय म्हटलं?
हिला हिला नको म्हणतान तर हिंडत्या आणि ह्याला हे एवढं काय भितर झालंय! काय मी पोरगं ये म्हणत्यात पप्पा.
काय तू बी हसतीस?
सद्दी हिंडत्या होय?
बघ की नुसतं हिंडतच असत्या म्हणत्यात. माझ्या पण आता हिंडण्यावर बंदी झाल्या.
बरं झालं.
माझ्या बी हिंडण्यावर बंदी झाल्या म्हणाल्या.
हम्म
तुला काय सांगाय नाही म्हण.
बरं झालं.
आता सांगतो म्हणा लागल्या.
हम्म सांग. अरे तू बोल की.
तिथं लगीन आहे काय कुणाचं?
कोणाच आहे?
काय आवाज यालालाय बाई.
कुठं?
ते हे वा पोरगं येणार आहे म्हण मिलट्रीतलं.
प्रथमेश रे पोरगं येणार आहे काय तुला काय माहित प्रथमेश मोहित्याचा हे काय?
अनेकटा कोण तरी आलाय वाटतं. नाय जेवायला कुठं आलोय पाच ला घरला आणि
हम्म हम्म म जाऊन भेटून आलास की नाही प्रथमेशला?
नाही पाऊस चालू होतं तवा आता बंद झालाय.
हम्म
लई मोठ्याने केल्यात म्हणा मम्मी सांगायलालती.
होय काय?
त्याचं लगिनच आहे असं वाटल त म्ह मम्मी मम्मी मनाल त गाडी तर ती हिजीला उड आणलेलीत ते काय ते जिप जिप
हम् हम् हम्म
त्यांचा मामाला आणल्या लवठ आहे लवट दिसते ती गाडी
हम्मम
त्यांच्या सगळ्याच पाहुण्यानी त्यां सांगितलेलं म्हण ग
हा हा
मग ते लगिन नचय वाट झालत तेना नाही
हम्म हम्
उढे पुुठे केलं असेल सोड हा
एवढ्या मोठ्याने केलं
हा लई मोनी केला जेवणाने घटल्या त्यांनी
हम्म
जीवण घल्यात सगळ्यातनी बोललेलं तु
हम् ह
हम्म
हम्म
कायत घेऊन की ग
काय घेऊन
तिथ नाही ह्याच्यात नाही बी काही घेऊ आले नाहीस इथे कुठली म्हऊ आली तस तू पॅन्ट
तस काय म्हटलंस मामांच्या सारखी ना बॅगी
त्याला खाली इंलेक्टिक असते
खाली लस्टी कुठं असते
मम्मी काय म्हणाला खालीसटची म्हणा नकोब खाली कच ज
ां बघतो मी कशी आहे ती बॅगी जीन्स
मम्मी म्हणाले खाली इलस्टिकची सांग म्हणाले त
ए नको बा इलॅस्टिकचे चांगले वाटत नाही
हो नक
व्हाईट कलरच पाहिजे ना
जीन्स मध्ये असणार काय वेगळ कलर वेगळ हे असते
वेगळं कशाला असेल जीन्स मध्ये सारखं टाईपच असते जरा वेगळा
कलर वेग कलर
कलर व्हाईट कलर घ्यायच रे ऑफ व्हाईट कलर त्याच्यावर कुठला पण ड्रेस कुठला पण चालतंय तुला घालायला
हम्म हम्म
ते काय भाकरीचा आवाज यायला आवडत बाजूला जाऊन
थे भाकरीचा आवाज आहेला त मोठठ्यान हे करत बसल्या कराय ना झालेय म्हणून
हो
गोोलकरन
हम्म अरे अ विराट कोहली घालतोय की रे पॅन्ट ती तशी
नाही विराट कोहली ल कुठलं कुठलं का कुठलं बघू
खिस्सा पाहिजे त्याला यद्या तुला
खिसा पाहिजे की
पॉकेट पाहिजे होय पॉकेट पॉकेट पॉकेट हच्यात पॉकेट येना त्याला काय म्हणतात माहित नाही मला
ती माकडे खा ग
हम्म
मायाकडे कुसले आहे ग ती ह
जीन्स
अ हा बॅग द आणि तुझ्या कडे काय हाय हॅलो
चालते की बॅग गेलं तर मी आता बघालो ना फ्लिपकार्टला बॅग ज
िेो लते नव्ह बॅग
बॅक नाही पूर्ण मधलं हे करायचं मधलं दाबायच
मधलेच दाबलंय फोन आलता ग मला आता
हॅलो हॅलो तुझा आवाज यायचा बंद झाला वेदू हॅलो हॅलो फ्लप फ्लिपकार्ट ला काय दिस ना झालं दबा व्हाईट कलर